आजच
हॅलो बोला येेते काय आवाज आता
हा येऊ रायला बघा
हम्
पहि नाही प आता ब्लाऊजची शिला उखलू राहिली ही आईच्या
हो का
हो
ब्लाऊज
सिलाई जास्त झाल्या का उकलू राहिलीय.
हा किती कॉल बाकी आहे मग तुमचे
माझे चारच बाकी आहे.
हो का
मगाशी तुम्हाला सांगितलं नंबर दिला
हा!
कर मग म्हणून म्हट लावला फोन आता पण फोन न तर लागू राहिला मग आता लावला लागलात म्हणून मी म्हटलो लोन पाहिजे म्हटलो
हा ते सर्वर डाऊन होतं ना त्याच्यावर लागतच नव्हता फोन अगोदर
हाव का
हा आता कॉल लागते. म ते म्हणता आजचा दिवसच आहे अनं माये पंधरा कॉल बाकी आहेत अजून पंधरा
बाप्पारे!
हाव मी काहीच केले नाय ना मी अगोदर तिकडे होतो तर आम्ही रेंज मध्येच नव्हतो आता कालच्या दिवशी रूम चेंज केली त लागू राहले कॉल आज
होव का तुम्ही कुठून बोलू राहिल्यात
आ
तुम्ही कुठून बोलू रायल्या म्हटलं
मी सोदाळ्याची आहे पण मी अकोटमध्ये रायते.
हाव का
हां
सौंदळ्याची वाघ ही चिंतामणी वाघ यांची सून आहे का?
वाग वाग
हो ना सचिन वाघची बायको आहे का?
हां हां
हा तेच त म्हणलं वाघ म्हटलं मण लक्षात आलं ते
अकोटले आली म्हणते तर राहिला
हा इकडे अकोटमध्ये राहतो आम्ही
त्यांची ड्युटी तिथच बदली झाली का त्यांची
हा बदली झाली नी इकडे
हो का
हा अगोदर चिखलीत होतो आम्ही आता इकडे आलो म हं सहा सात महिने दिवाळीपासून आलो आम्ही इकडे हा
तेच त म्हटलं म्हणलं वाघ हाय ना त लक्षात येऊ रायलं कोणं तरी काकू येतात ना नेहमी आमच्या इथं व्हाट्सअप तेजा नंबर आहे माझ्याजवळ त्या दादाच्या हेच्यात
हा का
हो कारण की हा माझ्या यांचा नंबर हाय की नय
हा हा
त त्यांचा नंबर आहे इथे
हा
सासू सोबत असतात का ग मंग
काय म्हटला
सासूबाई सोबत असतात का?
हा सोबतस
हाव कां
हा
मला वाटलं इथच असतात का त्या काकू.
नाय नाय इकडेच असतात.
हव कां हाव ना मुलं बाळा सांभाळायला पाहिजे त कोणी ना कोणी
हा ते इकडे एक आंता दुकान बी टाकलाय ना आमच.
कशाचं दुकान टाकलं?
रसवंती होती आता चहा करू तिकडे ते सरकारी दवाखाना बांधाते ना नवीन तिकडे.
हा हा हा
हा तिकडेच ते तसा नवीन दुकान टाकला आता.
हो हो ते स्टेटस पाहिले मी, फेसबुक वर पाहिलं की चहाच कॅन्टीनच.
हा.
फेसबुक वर पाहिलं.
हाव का? तेच दुकान टाकलं मग. तिकडे मग त्याच्याकरता दुकानात जायसाठी ते हाय तिकडे. मी मेसचे डबे करते.
तु मेसचे डबे करतो का?
हा.
हाव का?
ह तिन्ही लोक तीन कामं करतात. आ?
मेसचे डबे कुठं करता, शाळेच्या मुलांले की असं कामगार लोकांले.
नाही हे हेच्याच ऑफिस मधलं लोकं हात ना ते.
हा हा हा.
हा म ते
त्यांच्याचसाठी करतो.
हा.
काय म्हणती मुलगी?
काय नई, खेळतेय ती.
हाव का?
चप्पलच स्टँड
हाव का?
पॅक अं पॅक असतय फिट बसते का ते नाही ते प्लास्टि च असते मोडून ती.
हाव हाव.
तीन वेळा जोडलं ते तरी मोडूच राहिल. म्हटल आता जोडतच नई.
लहान मुलांच तसच असते.
हा एक दिल्यात राव.
हा हा. तर त्याच्या जे फ्रेडना जे आवडलं त्यातले त्याच्या मोडत पाहिजे. मोडन अन् जोडणं. आम्ही मोडतो, तुम्ही जोडा.
ते तर आहेच ना.
हम्म. बरं हाय. मग गावात हे, गावात आले नव्हते की इतक्यात आता?
नाय आलो
नाही आता ते मतदान यादीच चालू आहे ना, त्याच्यासाठी मी ल्या का त्या काकू.
आ
आं?
ठिऊन घेतलाय म. यून
नाही नाही आता ती नवीन यादी आली ना ती
हा ना नवीन यादीसाठीच ना मग यिऊन गेला ना
होव का?
तुझा फोन आला होता. आताच
बाहेर आली का तू आवाज नई यून राहिला बरोबर.
रेंज असल्यावर
काम हा तेच तर म्हणलं आवाज असां असां अडखत अडखत. हो का?
हा इथे रेंज च नाही राहतं.
किती किती वर्षाची झाली आता?
अरे. चूप बस नाही ती तिनं ते चप्पलचं स्टँड तोडलं म ते आता तू जोडून दे. हॅलो.
आजीला भिडून दे तिच्या कामानी हे आजी आजी तर
तिची आजी झोपेल ना.
आजी नाही तर म बसा म्हणा तुम्ही? कोणा गायला दिलं म्हटलं तुझ्या लहान
अ तिकडे स अडगाव
अडगावले ते लहानले अडगावत दिलं का?
हा.
हो का?
हा.
आडगाव तर कुठ गावाल तेच म्हटलं.
हा पुण्यातच थांबते.
होव का?
ह.
तिची आई पण का मी बाळ बगती.
काय म्हटला?
तिले की आहे का म्हटलं बाळ वगैरे
अ नाय दिवाळी
हाव का?
सातवा हां सातवा क.
ते सीमा तयचे तर कॉल राहिले हो खंडेराव.
कोणाचे?
सीमा खंडेराव सीमा खंडेराव.
त्याचे बाकी आहेत का? अजून
हो तेचे बाकी आहेत ना.
हा त्याच्या मागे कामच आहे ना.
तेले नाही बोलतात मला ते आपण लावले की कॉल
मी लावला होता कॉल तर मी कामात मीटिंग चालू होती.
हां काल होती त्यांची मीटिंग चालू मी लावलता की नाही.
हां.
हां सध्या आता मी लावला होता तेव्हा हाव का? काल लावल तर तर कालही मिीटिंगमध्येध्येच होत्या त्या
हां.
आता गटाच्या मीटिंगा चालू झाल्या त्यांच्या
हम्.
हो. काय म्हण मग अकोल्या ते अकोटले रूम भाड्यानं घेऊन राह्यचा का?
हां भाड्यान. भाड्यान हम्.
हो
कालच रूम चेंज केली ते लय लांब पड त होती न लय दूर होती एक पहिली अगोदर ची रूम ती चेंज केली आता का इकडे आले
हाव का? मा आहे ना मुलीला शाळेत नाही टाकलं का. किती वर्षाची आहे ती?
दीड वर्षाचे
दीड वर्षाचीच आहे का?
हां जास्त मोठी नाही ते बोल बोलत बी नाही ते अजून
नाही का का?
हम्म
हां
बोलता नाही येत समज ते सर्व पम बोलताच नाही येत
हां हां किती मिनिटं झाले आठ मिनिटं हे झाले उद्या आणखी दहा मिनिटं बोला लागते.
पाहून पाहून पाहून पाहून बोलला वाडत ते
हाव.. आमच्या इथे येत पर्यंत त्या काकू शेवड्या पापड करायले पाप शेवड्या करायले
हम
अरे या वर्षी आल्याच नाही त्या गावातच नसतील ना मग कायला येतील? हा हो आई
इ काय आ सोड
हा ले ना चार पस्तीस रुपयाचा
फोन आला होता का ग व्हय ग
हां थांब एक मिनिटं किती मिनिटं झाले मला पाहू दे
हम्म
दहा मिनटं झाली मी लाऊ का तुला आता कॉल
बर
हाव दहा मिनट झाले हे हाव मी लावतो तुले थोड्या वेळानी ठीक हाय